आवाजं येतोयं?
हॅलो हो हो येतोय येतोय.
काय म्हणता काय चालु.
काही नाही म्हजे तुमचं काय चाललं.
काय नाही एकदम मजेत आहे एकदम बाकी काय म्हणता कशावर बोलायचं रेसिपी वगैरे सांगा एखादी
अ रेसिपी वगैरे
हम्म काय आवडतं काय कसली
हम्म मला तर पावभाजी आवडते सगळ्यात जास्त
मग सांगा आता म्हणजे तुमची पद्धत कशी आमची पध्दत कशी थोडास बदल असला तरी करता येते ना.
हो आम्ही काही नाही पावभाजीच म्हणजे सगळ्या भाज्या आपली शिमला मिरची, फ्लावर परत बटाटे टोमॅटो ते सगळ मी एक एकत्रच शिजायला टाकतो म्हणजे टोमॅटो पण त्याच्याबरोबरच टाकतो. ठेवते शिजायला बिट वगैरे होय हो म्हणजे एकत्र कुकरमध्ये त्याच्यामध्ये बीट पण टाकतेच. म्हणजे त्याच्याने कलर त्याच्यातच मिक्स होईल नाही का? असं वेगळं नाई लागणार. आणि हा, माझ्या शिजवून घेतल्यानंतर तर मग काही नाही, म्हणजे गार झाला कुकर किती स्मॅश, आहे मी स्मॅश करूने. ण काही लोक काय करतात ब्लेंडर फिरवतात मग ब्लेंडर पूर्ण गाळऽ. ते स्शरच छान होतो ते स्नेशर तज्या तेच तर ते वटणं हा. आणि वटाणे पण कसे म्यान होत नाहीत थोडीशेच नॉर्मलच म्याश होतात. थोडेसे दिसतात पण त्याच्यामध्ये हम्म. मग काही नाही कांदा वगैरे चिरून द्यायचा. कांदा पण थोडासा टोमॅटो हो शिमला मिरची पण हो शिमला मिरची पण शिजवूनच घेते मी त्याच्यामध्ये आणि मग ते कारण आहे ना नंतर ती अशी टचरा टचर लागते मी एकदा दोनदा ट्राय केलं होत डायरेक्ट आपली फ्राय करताना म्हणजे कांदा वगैरे एक वापरते पण तेना टचर टचर लागायची. त्याच्यामुळे मग मी त्याच्यातच शिजवते आणि कोणी कोणी गाजर पण टाकतात. एखादे दोन वेळेस टाकलेत मी अस मग काही नाही नंतर फोडणी देते म्हणजे कांदा परत थोडासा नॉर्मल टोमॅटो आणि कडीपत्ता हे ना मिक्सर मधून काढते मी आ आल, लसुण थोडासा कडीकत्ता टाकते मिक्सर मध्ये काढते मोत्याची पेस्ट ती टाकायची फोडणीला कांदा, टोमॅटो आणि चांगलं लालसर झालं का त्याच्यात मसाले टाकते पावभाजी मसाला आणि फक्त लाल मसाला आपला लाल तिखट
हा हा हा.
आणि मग वरतून ती स्मॅश केलेली भाजी आणि मीठ वगैरे थोडस शिजताना पण मीठ टाकते आणि नंतर मग वर थोडस टाकते. आणि मग बटर वगैरे टाकून देते छान आणि कधी कधी अस. कलर नाही अस तर नसेल वाटत ना असं छान लेअर तर मग तडका देत. ते थोडासा परत पाव पाहिजे म्हणजे थोडस ह्याच्यात हा पातल्यामध्ये थोडस तेल टाकते किंवा बटर टाकायच आणि मग तो म्हणजे पावभाजी मसाला टाकायचा आणि त्याचा तडका द्यायचा वरतून
अच्छा मग त्याची क्वालिटी वगैरे कशी होते छान होते.
छान हो छान होते टेस्ट एकदा करून बघ तुम्ही कशी करता..
मी काही नाही आम्ही काय करतो बटाटा परत फ्लावर अ म तुम्हाला सांगते अ अजून हे बटाटा फ्लावर आणि वटाणे मी मस्त बारीकेन चिरून घेते चिरल्यावरती कुकरमध्येध्ये मस्त तेलामध्येका थोडी जिराची फोडणी देते. जे त्याची फोन घेऊन हे बाकीच आधी परतून घेते दोन तीन ह्या भाज्या तीन भाज्या.
हा.
परतोर्या का त्याला थोडस हळद पण टाकते त्याच्यात आणि थोडस नाही कां? तेलामध्ये परतवल्यान त्याच्यात गरम पाणी थोडंस. करून टाकते मीठ वगैरे टाकते. हम्म थोडस गाजर वाटलं तर मग गाजर टाकायची आवडतात कोणाला? आणि कल कलर साठी तरी ना अ आपण बीटच टाकते नाही का म्हणजे पोरं पण अशी बीट खात नाही काय नाही तर पोटात पण जात त्यांच्या का ते चांगल्या असतात म्ह मग ते ते मस्तने का शिजवून घेतलं का मग ते सगळं मॅश वगैरे करते मग कांदा टमाटर कोथंबीर परत शिमला मिरची. सगळ्या भाज्या चिरून एकदम बारीक तेलामध्ये फ्राय करत आणि चांगले शेड्यूल देते म्हणजे‌ शिमला मिरची कशी अ एकदम बारीक चिरून आहे ना भाजी शिजली की शिजते. तशी शिजवून घेते अस बाहेर येटव हम् आणि ते त थोडस ताट वगैरे झाकून शोजून घेती. म हे मॅच वगैरे केलेला असत ते सगळं त्याच्यामध्ये टाकून दते. खू मसाले वगैरे टाकून धणा पावडर. पावभाजी मसाला पावडर थोड काश्मीरी लाल मिरची. हेला होत टाकते आणि टाकलं का मग ते सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकते मग मस्त होत. एकदम कलर विलर पण एकदम छान येतो आणि थोडस बटर वगैरे वरतून टाकायचं. पावांना बटाट वगैरे कु द्यायचं मुलांना आवडतं. बाहेरच खाण्यापेक्षा कस घरातलं छान असतं बाहेर आणि ते कस होन घल बाहेरची गावभाजी आणली का त्याच्यात फूड कलर असतो आपण ती खाल्ल्यानंतर आपल्या हात लहान होत बघा ना त्याच्यात फूड कलर टाकलेल्या असतात घरात हा घरातलं कस स्वच्छ असतं हायजीन असतं त्यामुळे कसं मुलांना पण पचायला त्रास आपल्या सारख्यांना पड ग हे कसन जात आपण हॉटेल मध पावभाजी खाली ना ते तिकडून खाऊन आल्यानंतर दोन दिवस तुम्ही आजारी पडणार शंभर टक्केच हो कारण कि ते हायजिन नसतेच म्हणजे असं क्वालिटी पण नसते काय नसते. टमाटे ह टमाट्याची पोरी जास्त टाकलेली असते आंबाट असते. ते खाल्ल्यानंतर उलट सिडिटी वाढते खूप जास्त पेढ घ येतात त्याच्यापेक्षा कसं घरात केलेलं कसं छानच असतं ना सर्व.
आणि घरात केलेल्याने पोट पण भरत आपण क्वांटिटी पण जास्त होते घरात म्हणजे जेवढं बाहेर खातो ना तेवढ्याच पैशात घरात मटेरियल आणून जर केलं ना तर त्याची क्वटिटी वाढते घरी जास्त आणि घरी म्हण शकतो दोन वेळेस खाऊ शकतो आपण
हो पाहिजे तेवढं खाऊ शकता म्हणजे आपण पैसा घालून बाहेरून घेण्यापेक्षा आपण घरामध्ये केले खूप बेटर असत. सगळ्यांनाच म्हणजे खाता पण येतं व्यवस्थित ड भून खात होत शिल्लक सुद्धा राहते.
हो आमच्या घरी तर पावभाजी केली किवा मसाले भात पण लागतो नुसते पावभजीवर होतच.
आमची तर आणि का कसं म मी मी मुलं खातात पाव आणि भाजी वगैरे पण मग सासरे असतात. त्यांना प चालतच नाही मग त्यांना मग चपाती करायची पावभाजी बरोबर. म्हणजे केलं तरी आहेच दुसरं पण बनवणे. असं आणि बाकीचा तर स्वयंपाक करावाच लागतो ना.
हम्म नाही आमच्या घरात कस पावभाजी सगळे खातात पण माझ्या सासरा त्यांना ते आता कश हेजडीत का मग त्यांना असं पाह नाही चालत. त्यांना पोळी लागते आणि रात्रीचा भात लागतोच. शक्यतो संध्याकाळी पावभजी करतो ना मग भात मग मसाले भात करावाच लागतो. आणि मग त्यांच्यासाठी पोळ्या बनवच लागतात.
आमच्या इथ तसच आहे दोन्ही टायमाला लागतोच भाजी भात पोळी सगळं. स्वपक लागतो सकाळी पण आणि संध्याकाळी
नॉर्मल असं चालतच नाही सकाळी तरी एक वेळेस खाऊन घेतात भाजीपोळी टिफिन वगैरे असत. तर मग पण संध्याकाळी वरून भात भाजी पोळी सगळं पाहिजे. आणि असं दुसरं काही कधी केलं की बाकीचं पण थोडस पाहिजे स् फोट भरेल असं.
हम्म बाकी त्यां मुलांची शाळा वगैरे चालू आहे.
हो शाळा चालू झाल्या आता त्यामध्ये दोन तीन दिवस पाऊस पडला.
पाऊस खूप हो पाऊस खूप जोरात होता पण यावेळेस दोन दिवस हम्म आणि बाकी वा आमचे तर तसच झालं दोन्ही मुले माझे एक सकाळी जातो एक दुपरी घरी जातो माझ पूर्ण रुटींग एकपॅकच असत. म्हणजे एक सकाळी सहा सहा वाजताय किंवा त्याच्या सहा वाजता तर त्याला गेटवर सोडवलं का मग तो येतो एक दीड वाजता मो दीड वाजता आला का तो परिजेत ची तीन वाजता ट्युशन म तो परत सहायला घरी येतो तस लह. आठ वाजता ट्युशन परत दहा वाजता घरी येतो अकराला परत स्कूल संध्या सहाला म्हणजे पूर्ण पॅक स्कूल मध्येच मुलांच्या हम्म आस गोडलंहुन जातंय हम्म हा. दिवसभराचं कसं त्याच्यामध्ये स्कूल बॅग होन जातो. कसा दिवस च संध्याकाळी आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी थोडासा त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायचा अकरा बारा वाजता ात्यातच मग बारा नंतर परत थोडासा आराम करायचा. आणि परत मग सकाळी रोटीन चालू पाचपासन त्याच्या टीपीनला काय करायचं काय नाही त्याचा गोंधळ.
ते तर रोजचाच प्रश्न असतो सकाळ झाली. कि स्वयंपाक काय करायचा संध्याकाळ झाली कि स्वयंपाक काय करायच सकाळचं जेवण होत नाही तर परत रा दुसऱ्या दिवशी सकाळचा प्रश्न राहतो.
हो आणि एकाला एक आवडतं एकाला एक आवडत नाही टिफिनला कोरड्या भाजी देयाला लागतो. आत्ता मुलांना मोठ्याच वेगळं नाटके लहाण्याची वेगळी नाटके म सासरे असतात सासऱ्यांना कोरडं चालत नाही त्यांना वाटळ बाजी लागते. ते सगळ्यांचे वेगवेगळे पराक्रम सगळ्यांचे पराक्रम आणि आपण काही पण धबाकाधी करतो कोणा जे असेल त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं.
ात येत आहेच. फॅमिली म्हंटले की मग असतच ते कि सगळ्यांचा विचार करावा लागतो.
हमम एक लेडीज म्हटल्यावर घरात करती म्हटल्यावर ते सगळं बघावं.
हो हो तरी आमच्या घरात आहेत सपोर्टिव असं म्हणजे एखाद्या दिवस करून घेतात ऍडजस्ट आणि माझे सासरे पण असे मदत वगैरे करतात.
मॅम आणि मोठ माणूस पाहिजे लोच खरा तो त्यांच्या शेवया घरायला आणि मुलांवरती संस् खरं मोठ्या माणूस घरात असेल तरच होतात हे म्हणजे तुम्ही कोण पण असं काही कायंना अस वाटत. एक तर राहावं पण नाहीये चुकीची
हम्म आणि आ आज आपण कुठे बाहेर जाणार असेल तर घरात एक भरोश्याचा माणूस असल ना की पण मुलं त्यांच्या भरवश्यावर टाकून जाऊ शकतो तसं लोकांच्या भरवश्यावर नाही टाकून जाऊ शकत.
हा शक आणि पण एका मुलांचं काय वाटत नाही म मुलीला कुठे सोडताच येत नाही. आजकालचा जमाना कसा आहे की ते ऐकतो आपण आथ रजण
काय काय न्यूज मध्ये ऐकू येत.
मग त्यामुळे आणि घरामध्ये अस उलट येणार जे बाबा असेल त्यांच्याकडे खरंच त भारी सेफ्टी असते शिवाय आपल्या मुलांवरती संस्कार पण होत असतात. देवाचं काय म्हणा काय पण असं थोडंफार तरी ते शिकवतात गाणी शिकवतात असं आपल्याकडे कुठे टाईम आहे का तेना घेऊन बसणार दोन तासने त्यांना शिकवणार गाणी बिणी
ते तर आहेच आणि कस मुलं पण अनुकरण करतात. तेना घरच्यांच आता आई वडील राहिली म मुलांना पण तशीच सवय असते हॅलो. आईवड हो हो येतोय आईवडील जर एकट हो चालेल हो हो झाले का दहा मिनट आपले. हो झाले झाले चालेल हो.